नमस्कार
हा काय म्हणता कशा आहात?
मजेत येय
काय ना हो छान हा तुमचा सध्या कोणता प्रवास वगैरे कोणता झालाय?
माझा भरपूर प्रवास झालाय मी खूप फिरलीय हा मी ना हा मी इकडे अ गुजरात फिरली द्वारका, भिंडाजका जा होय. राजस्थानमध्ये जयप पूर चा किल्ला, हवाई महल वगैरे ते बघितलं. हा. नेपाळला जाऊन आली. नेपाळ झा इकडे माऊंट आबू ते झालं. हा- हरिद्वार झालं.
माऊंट अबूला तुम्ही इकडे गेला होतात? अं ह्याला - काय ते? प्रजा प्रजापती ब्रह्मकुमारीच्या इथे -
हो, तिथे पण जाऊन आलो.
हा. आम्हाला पण तिथे गेस्ट म्हणून बोलवलं होत. दिवस म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या म्हणून. तर एवढा खूप तिथला छान अनुभव आला. प्रजापती ब्रह्मकुमारीचा आमची राहायची सो - सोय पण अगदी एकदम स्पेशल केली होती त्यांनी-
हा.
आणि तिथे खाण्यापिण्याचे तर एकदम चंगळच
हो ना?
हो, खूप छान एकदम
ह. आमच्या इकडच्या आहे त्या पजाप्र ते ब्रह्मकुमारीला- आमच्याकडली इथल्या लेडीज. अ त्या जातात त्यांच्या त्या पण त्यांच्या त्या ग्रुपने वगैरे जातात.
हो हो, मी त्यांच्या ग्रुपनेच आम्हाला नेलं होतं. एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून नेलं होतं आणि हो नाही किती नाही नाही आम्ही किती आठ दिवस गेलो होतो. पण एवढे लेक्चर वगैरे पण खूप छान झाले खूप शिकायला मिळाले, मेडिटेश
हा हा आम्हाला पण दिली ना म्हणजे ज्यांना मराठीत पाहिजे त्यांना मराठीत हिंदीत इंग्लिश मध्ये फॅमिली बरोबरच गेली होती दोघं मुलं आणि मिस्टर आम्ही म म त्यांनी एका बाजू बाजूला बसून आम्हाला ते सगळं सांगितलं, दाखवलं कसं किती योग गे वगैरे सगळं ओमच हे सांगितलं. महत्व सांगितलं. कसं मेडिटेशन वगैरे आपण करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, मी ते तिथले पुस्तकं पण आणलेले होते. त्यांनी ते पुस्तक वगैरे नव्हते ना
हो हो आम्हाला लक्ष्मीनारायणाचा फोटो दिला गिफ्ट म्हणून.
हा हा.
सर्टिफिकेट दिलं त्यांनी आणि खूपच छान आणि सगळं दाख खोलो सुद्धा एकदम फ्री मध्ये. सगळे त्यांचे जे काय काय आहेत. सेंटर बाजूला स्थळ आहेत. काही सुंदर केलेली अशी त्यांनी
हा.
तर तेही सगळं फिरून दाख वल, खूप छान अनुव आला, तसच माझ चारधम सुधा झालंय.
अरे वा चारही धाम झालं का तुमचं, अमरनाथ पण झालं बर
अमरणात तर दहा वर्षापूर्वी केलेला. हा.
हो का? माझे दोन धाम झाले, दोन राहिले म्हणजे माझ जे जगन्नाथपुरी राहिलेलं आहे. आणि अ ब बद्री नाथ केदार नाथ राहिलाय स ते म बाकीचे रामेश कररम आणि हे रा झालेलं आहे आपलं गुजरात वगैरे.
हो का नाही आता आमचं बद्रीनाथ झालं आणि केदारनाथ झालं. आणि तिथे अ हे काय बर या म्हण त्री गांगो
हा ते पण झालं होत. हा हा माझं ते ही राहीलय यमुना आणि गंगोत्री इथे राहिला म्हजे तिकडे गेल्यावर ते होईलच वा पण आता त डच्या भागात माझ म्हणजे मी वैष्णवदेवीपर्यंत गेली जम्मूला गेली. पण त्यावेळेला आम्ही नोव्हेंबरमध्ये. गेलो ना. त्यावेेळेला हे द बद्रीनाथ केनारचे द ह दरवाजे बंद अस त ना? त्याच्यामुळे मग मला. काही तिकडे जाता आलं नाही आणि त्यानंतर आता आता काही जमलं नाही मुलांचं शिक्षण शिक्षण वगैरे हा पण आता चाललाय विचार आणि आम्ही जाताना बाय म्हणजे आमच्या स्वतःच्याच गाडीने गेलो होतो बाय कार गेलो होतो. पण आता मुलं नको. हो म्हणतात आता मुलं म्हणतात आपण प्लेन व वगैरे हेलिकॉप्टरनेच बुकिंग करून जाऊया. चालेल
नाही खरंय.
हा बघू म आता कसं जमतं काय पण वैष्णवदेवी वगैरे केलं मी बनारस.
छान आहे ते पण वैष्णव देवीला आम्ही पण जाऊन आलो आता खूप सोयी झाल्या तिथे पूर्वी अजिबात तच नाही
नाही मग आम्ही बारा वर्षपूर्वी गेलो ना मुलाचा वाढदिवस होता तेव्हा तेवाच. तेव्हा काही सोयी नव्हत्या तिथे फक्त एक धर्म संस्थेची त्यांची ती धर्मशाळा होती. आणि एकच ते त्यां च हाँटेल होतं. ते कूपन काढुन जेव्हा जेवढा घेत ल तेवढच मिळायच परत आणि नंबर लागत नव्ह कारण काही सोय नव्ह त्या ना आणि त्यातल्या त्यात आमही काही केलं म्हणजे ओझं होईल म्हणून काही नेलं नाही, आणि नोव्हेंबर महिना त्यात थंडी एवढी उंचावर आणि पाऊस आला आणि मग आम्हाला आणि हा पाऊस असतोच. आणि तेवढ्या याच्यामध्ये मग एवढ्या थंडीमध्ये आम्ही खालीच मग थोडीशी जागा मिळाली त्या याच्यामध्ये धर्मशाळा शाळेमध्ये तिथेच कस तरी झोप लो. आणि मग सकाळी उ तरलो तुम्ही कसं खेचर वर गेल्या कशा गेल्या
हो ते ह्याच्यावर केदारनाथला ना?
हा केदारनाथ ला
हो खेचरावर घोड्यावरच गेलो. हा आणि कारण तेवढं नाहीच आपण चालू शकत कारण जरी आपण चालायच ठरवला अंतर खूप आहे. ते आपल्याला सांगतात तेवढं एवढं आहे पण ते त्याच्या
अस सरकाळ वगैरे रस्ता आहे म्हणे हा
चालत जायचं म्हटलं ना तरी ते खेचर येतात जातात. त्याचा त्रास आपल्याला खूप ते काही बघत नाहीत का ते सरळ येत असतात आणि ते ढकलतात व वगैरे हे ते तो त्रास खूप आहे.
हा.
त्यामुळे ते खेचरावर जाण, नाहीतर मग विमानाची पण सोय आहे तिथे.
हा पण मग ते बुकिंग आधी हेलिकॉप्टर बुकिंग करावं लागतं. ना दोन एक महिन्या आधी हा आधी बुकिंग करावं लागतं. आणि मग काही काही वेळेला काय होतं आपल्या आधी प्लॅनिंग नसतं. थोडफार सात आठ दिवस समजा दहा पंधरा दिवस आधी ठरलं तर मग बुकिंग होत नाही मग म अशा वेळेला म ख चरचाच उपयोग करावा लागतो. आता तिकडे पण बरास झालेले रोप पय वगैरे होणारे म्हणतात आता
होणार आहे अजून तरी नाही. आम्ही आत्ता दोन वर्ष झाली. आम्हाला जाऊन पण तिथ कधीही जा दरड कोसळ कधीही पाऊस येतो. आम्ही केदारनाथ उतरलो आणि तिथे दरड कोसळून रस्ता बंद झाला. आमच्या हॉट हॉटेल पर्यंत पण आम्हाला जाता नाही आलं. कुठेतरी जागा आहे करून आम्हाला तेवढा रात्र मिळतच नव्हतं कारण सगळीच लोक आडकलेली
हा हा हा
जागा मिळे नाही रायला रात्र काढायला. ते शोधण्या शोधण्यात आमचा बराच वेळ गेला. मग कुठेतरी पहाटे पहाटे मिळाली रूम म दोन तीन तास कश तरी तिथे अडगळीत आम्ही काढले आणि मग शेवटी अ गेलो मग हॉटेलला मग ते लगेच काढतात. पोलिस वगैरे
हा हा
सगळं दरड कोसळळी असेल तर करतात. लगेच एका तासा लगेच लगेच असतात. त्यामुळे होते सोय पण रात्र वगैरे असले तर तेे आपल्याड होते ना आपण दमून उतरलेलो असतो. आणि एवढं शक्यच नाही असं बस
बसून राहण्या हा पण आता पूर्वीपेक्षा बरेच बरं झा
बर हा ठीक आहे झालंय. व्यवस्थित तरी रस्ते बिस्ते जरा थोडे हेच आहे थोड म्हणजे रिस्कीच आहे सगळं काम ते रिस्कीच आहे.
परवाच जाऊन आले यात्रेला. हो ती म्हणे आमच्या म्हणजे त्यांच्या बरोबरचीच बाई पडली घोड्यावरून. तर पाय फॅक्चर वगैरे झाला, तर तिला रे न पाठवावं लागलं. असे हाय. हम्म.
ते रिस्की पण आहे तेवढं ते.
पण जरा थ्रिल पण अनुभवायला बरं वाटतं.
हो ते आहेच, पण दर्शन जेव्हा घेतो ना एवढं आणि तिथे वर आपण जातो तेव्हा असं तसं म्हणजे खरंच स्वर्गात आल्यासारखं वाटतं. मला त्या अमरनाथचं तर खूपच आवडलं एकदम. इतक छान ना बरणार
हा आणि टप्प्याटप्प्याने जावं लागतं ना वाटतं अमरनाथला पण ऑक्सिजनसाठी ना काहीतरी असं टप्प्याटप्प्याने जाय
आम्ही जवळजवळ बारा वर्षापूर्वी केलंय. अकरा बारा वर्षापूर्वी पण खूप खूप छान म्हणजे स्वर्गात गेल्याचाच अनुभव तो पण आणि हा पण केदारनाथ
केदारनाथच पण हम्म.
तोच अनुभव यस स्वर्गाला हात टेकून आल्यासारखं आहे हो हे. इतकं छान आणि दर्शन वगैरे झाल्यावर तर वेगळाच आनंद आणि समाधान मिळत. खूप छान.
आणि त्याच्यासाठीच आपण जातो ना, आनंदासाठी आणि आपल्या समाधानासाठी. आपण जेव्हा डोळ्याने प्रत्यक्ष बघ
पाहतो ना वेगळा असतो आणि मला आत म्हणजे आत आतून जे येत ना ते आत्मशांती मिळते खरं आहे.
तेच ना हा आणि त्या वेळेला तो प्रवासाचा थक थकवा वगैरे सगळं निघून जात. काही लक्षात राहत नाही आपल्या कि आपण इतकं थकलो होतो. का काय का काही नाही अस. असं वाटत नाही तेच ना तस वैष्णव देवीच झाला आमचं. आम्हाला जाताना खचर ने गेलो. पण नंतर मला थोडस पाठीचा त्रास व्हायला लागला म्हणून मग मी आम्ही पायी उतरलो काही वाटलं नाही. खच्चर जेवढ्या वेळ खाली आले ना. तेवढ्याच वेळात आम्ही पण खाली आलो.
हो येताना फास्ट येलं होतं आम्ही तर वैष्णवदेवीला चालत गेलो चालत तर माझे आई वडील जवळजवळ किती तीस, पस्तीस चाळीस वर्षापूर्वी गेले होते ते म्हणजे तिकडे म्हणजे वडील माझे कामानिमित्त होते. तीकडे काश्मीरला तेव्हा आईला पण घेऊन आगं ती लोक चालत गेले काय? वैष्णव देवीला म्हणून आम्ही ते ठरवलंत होत की ते लोक त्या वेळेला एवढ्या खडकाळ विडकाळ हच्यातन चडले हां तर आपण काय नाही मग आम्ही सगळे बहीण भावंड होतो. लून आपण पण चालतच जायचं मग चालत गेलो. चालत उतरलो. छान वाटलं ते पण आता खूप सुधा
सुधारलय वैष्णवदेवी पण खूप आणि आता तिथे डॉ सारखं झालेलं म्हणजे पुष्कळ शे आता हॉटेल वगैरे राहण्याच्या सोयी वगैरे तेव्हा काहीच नव्हते आम्ही गेलो मला जायला बारा वर्ष झाले म्हणजे. तेव्हा एकच धर्मशाळा होती. जेवायचंही काहीच सोय नव्हती आणि मध्ये फक्त चहा मिळायचा आणि बिस्किट मिळायच. मध्येही काहीच नव्हतं आणि ते एक बॅटरीची गाडी. बॅटरीची तर ती बॅटरीची गाडी फक्त अ ज्येष्ठ नागरिकांसाठी होती असं.
हो का.
हा म्हणजे आपल्या हा बॅटरीची गाडी अस तेवढी त ज्येष्ठ नागरिकांसाठी ती होती बाकी हा हो चा हो हो चालेल मॅडम तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.
हो हो मला पण छान वाटलं तुमचा अनुभव ऐकायला चालेल चालेल ठेवते हो हो ह.
ह